हॅलो.
बोला, काय सुरूय? जेवण आज लवकरच आवरलं, आज कॉलेजला जायचं होत.
हम्म हम् मी आत्ता जेवण केलं. ह म्हणजे आता म्हणजे झालं असेल पंधरा, वीस मिनिटं किंवा थोड अर्धा तास, हा मांडीवरच हाय तो.
हम्, झोपायल नाही?
मांडीवरच झोपलंय अस.
हम् हम्म हम्, बाकीच म आता चहा कधी पिताय?
नाही मी चहा नाही घेत.
बाकीच म्हणजे घरातले मिस्टर कधी पित्यात?
नाही नाही दोघी पण नाही पित आम्ही, हा म्हणजे
खरचच करताय दुपारच?
नाही नाही त्यांचा टिफिन असतो अं सकाळी ते जेवून जातात, म्हणजे नाश्त्याला भाजी पोळीच खाता.
हम्म हम्म, म तुम्ही सकाळचं काय खाताय की नाही?
हो मी ओट्स वगैरे बनवते अन् ते खाऊन घेते.
हा कारण का आता वेळ झालाय ना भरपूर.
हा नाही रोज नाही होत एवढा वेळ आजच झाला.
हा हा.
हम कारण त्यांच्या मम्मीकडून त्यांना टिफिन येतो ना रोज तर सोडवायला वगैरे जात तर हा अं माझे सासू त्यांना सोडवायलाव जाव लागत कॉल आला की मग वेळ होतो कारण म बाळ रडतं सकाळी मग त्याला स सांभळणारा नसतं म टाइमवर टिफीन झाला पाहिजे म्हणून मग ते देऊन जा ता, पण तस तर झालेला असतो माझे स्वयंपाक.
हा,
पण आज जरा उशीरच झाला कराण मला स
मग डेली रोजचा टिफिन म्हणजे फुल टिफिन देतय की फक्त भाजी पोळीच देताय?
भाजीपोळी.
हा म्हणजे भात तेन काय नाही.
नाही नाही भाजीपोळी तसं काय नाही भात वगैरे आम्ही सहसा जास्त खात नाही.
हा आमच्याकडे कसं भातच म्हणजे होते ना जास्त.
हो हो, नाही आमच्या इथे म्हणजे सासूकडे असते भाजीपोळी आणि भात पण आम्ही असं भाजीसोबत भात वगैरे नाही खात आम्ही भाजीपोळीच खातो फक्त.
म्हणजे आमच्याकडे कसं जास्त शेती आमच्याकडे भाताचीच करतात म्हणजे दरवर्ष षी, आम्ही कसं दर तेवढं चार जण असल्यामुळे आम्हाला काही वर्ष आड चालते पण एका वेळी जास्त माणसं असतात त्यामुळे त्यांनी भात दरवर्षी करतात. म्हणजे आता ते पाऊस पण पावसावर पण डिपेंड आहे ना आज जरा नाही आहे पाऊस. वातावरण तर आहे पण पाऊस नाहीये.
हा बरोबर इकडे आला पाऊस, पाऊस होता हा चांगला पडला तरी दोन-तीन दिवसापासून करून पडतोय आणि थंडवा पण लागतो, नाही तर मगाशी खूप गरम व्हायचं पाऊस नव्हता काही नव्हतं.
हा मग आता इकड कसं पाऊस म्हणजे शेती भरपूर तर माणसं भात म्हणजे त्या-त्याह्याच्या नुसार ऋतूनुसार आता भात-भात झाले किंवा दिवाळीनंतर कोण शेंगा कर तय, कोण सोयाबीन करतेय, नाचण कोणतरी लावते म्हणजे असं गहूतेन नाही आमच्याकडे पिकत.
अच्छा
आमच्यात जरा कोकण भागच येतय ना.
हो हो.
हम्म आमच्याकडे गहू नाही पिकत हिकडंतिन असं गहू त्याच्यानंतर. तर तंबाकू.
हा- हा.
जुंंदळा ते आपण भाकरीेसाठी वापरतोय ते.
हा हा.
नाही पिकत आमच्याकडे फक्त भात, ऊस, त्यानंतर शेंगदाणे, सोयाबीन. हे असलं सगळं पिकते फक्त आमचे.
मग आज काय जेवण केलं?
आज टिफिन घेऊन म्हणजे मी गावी होते ना काल मग आज सकाळी ते. इकडूनचेतना टिफिन घेऊन आलेले. मी आज चपाती भाजीच घेऊन आलेलं. मग तिथून हा कॉलेजमध्ये. आज मी ती घेवड्याची भाजी घेऊन आलेले.
घेवडे म्हणजे?
घेवडा तुम्ही खाल्ला नाही का कधी?
नाही म्हणजे नाव नाही ऐकलेलं काही वेगळं म्हणत असेल माझ्याकडे.
घेवडा म्हणजे असं दोन प्रकारचा असतोय एक छोटा वाला एक म्हणजे आणि एक मोठा म्हणजे आपली ती. पापडी शेंग म्हणून म्हणतोय की मोठी शेंग असतेय.
अच्छा वालची शेंग का?
हा मग त्याच्यात आमच्यात छोट्या प्रकारचा एक घेवढा असतोय. मग तेव काय, आपण अस रेग्युलर पद्धतीनेच करतोय शकतोय म्हणजे ते पहिला आधी व्यवस्थित नीट. करून घ्यायला लागतोय कारण त्या त्यात किडे पण असू शकतात आातल्या साईडला त्यामुळे ते. दोन्ही ओपन करून बघायचं का बा हा व्यवस्थित आहे काय म्हणजे असं. ते ओपन करून झाल्यानंतर मग कट करायचे छोटे- छोटे पीस असं. आणि त्याच्यानंतर आपण रेग्युलर कसं भाजी करतोय.
हो छान लागते ती भाजी मला खूप आवडते पण आता कधीची खाल्लेली नाही मी.
आवडते का तुम्हाला.
हो आवडते मला.
हा मग त्याच्यानंतर ते कांदा टाकून जरा तेलामध्ये भाजून घ्यायची चांगली.
हम्म.
म्हणजे आपल्याला पाहिजे असल्या तर कुठ टाकायचं. शेंगदाण्याच हम् . कोण नाही तर मग कुठ नाही टाकलं तरी पण चालते. म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे एकेकना आवडत नाही कूट अस झनझणीत आवडत. ते अस आता एक एक जण भेंडीमध्ये सुद्धा म्हणजे शेंगदाण्याच.
हो घालतात एक तर आखी आखखी शेंग सॉरी. आख्खी भिंड्याचं
हा भरली भरली भेंडी म्हणून करतात ना ते. त्यामध्ये पण त्याने काय करतात कि भरल्या भेंडीत सगळा मसाला भरून करतात ते भेंडी. आमच्याकडे. भेंडी पण दोन प्रकारची एक असते ते आमटेची भिंडी एक असते काटे भेंडी म्हणून. आणि आपली रेग्युलरवाली तुमच्याकडून असते काय तशीच.
हो आमच्या इथे दोघा बरा करतो.
हा म्हणजे ती आमटीवाली भेंडे असते ती काय आत्ता नसते. नाहीतर भा जी जी भिंडी रेग्युलर असते म्हणजे बारा महिने असतेच ती भिंडी फक्त आमटीची भेंडी काय तर दिवाळी नंतर काय गणपती नंतर असं काही त्रास ते वाटत ते
आमटेची भेंडी म्हणजे सरस्ता वगैरे असतो का?
हा आमट्याची भेंडी म्हणजे आता आपण रेग्युलर भेंडी कशी करतोय चिरून करतोय पूर्ण.
हम्म....
भाजून तव्यामध्ये म्हणजे विदाउट पाण्याची.
हम्म हम्म म्हणजे सातशी भिंडी नाही केली जात पण कोणाला आवडत असेल तर करता
हा म्हणजे विदाऊट पाण्याची आमची एकडे भेंडी करतात आणि अनेक प्रकारची भेंडी असते ती काटे भिंडी म्हणून असते म्हणजे ती आमटची भिंडी त्याचे फक्त काय करायचं जे दाणं असतात मोठ मोठं फक्त त्याची साल काढून घ्यायचे आणि आहे तसं ते मोठ कनिस असते ते भेंडीचा आपल्या कनसच असते भेंडीचा ते रेग्युलर काय करायचं तेलामध्ये जरा कांद्यात टोमॅटोमध्ये भाजून घ्यायचं पूर्ण. आणि तिच्या आमट्याशी जरा चिकट चिकट होते म्हणजे छान लागते एक. असं म्हणजे उन्हाळ्या सॉरी हिवाळ्यामध्ये ते आमटे जास्त करून खातात आमच्या इकड.
हा का हम्म हम्म म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेगवेगळे प्रकार केले जातात.
सगळ्या प्रकारचं आता नागपंचमीला पण आमच्याकडे उपवास करतात सगळ्याजणी म्हणजे ते भावाचा उपवास म्हणून करतात सगळे नागपंचमीला.
हा हा मग तिकडे शेती वगैरे असतें ना जास्त करून ना म्ह
ते आम्ही लहान होतो त्यावेेला कसं नागपंचमीला नाग बघायला ते जायचो. अ ह्याच्यामध्ये म्हणजे असं मंदिरला पहिलं पाया पडायला जायचं मग ते वारूळ असते तिथ बघायला जायच नागय हा मग त्या दिवशी ते शेंगदाणे त्याच्यानंतर आपले धप्पाटे.... असं हा ते धपाट तरी खाल्ले की नाही उपवासाचे
हम्म धपाटे म्हणजे काहीतरी वेगळा शब्द असेल तुम्हाला समजलं नाही काय?
आपण तळून करतोय ते वेगवेगळ्या म्हणजे बेसन पीठ सगळ्या डाळे मिक्स करून करतोय ते.
फुन केे का
हा त्या प्रकार तुमच्याकडे वेगळं म्हणत असतील ते आमच्याकडे धपाटे म्हणतात त्याला
अच्छा आमच्या इथे ये ना अ म्हणजे तावा नाही ठेवत असं नागपंचमीला आणि अ कानोले करतात कानोले
कनोळे नागपंचमीला
हो खीर कानवले करतात कारण तावाने ठेवू देत ना त्या दिवशी
नाही आमच्याकडे नाही कानवले करत आमच्या इकडे अ ह्याला बेंद्राला नाक हे करतात कानोलीने चकला करतात आणि नाक हा आणि नागपंचमीला आमच्याकडे हे करतात म्हणजे काय करत अस नाहीत म्हणजे आमच्या गावात मेन मंदिर आहे नागोबाच. मग, हा मग देवळामध्ये जायचं मग सगळ्या बायका एकत्र लेखे खेळ त्या फुगडी त्यानंतर ते रिंगण धरून हा छान असते असं सगळं त्याच्यानंतर हा ते गण आपण नागोबाला हे करायचं दूध त्याच्यानंतर शेंगा थोड्या हरभरे, चणे आहे अस त्याच्यानंतर लाह्या काढायच्या
अच्छा आम्ही ज्यावेेळेस लहान होतो ना त्यावेळेस वारुळाची पूजा करायला जायचो दूध वगैरे अगरबत्ती वगैरे सगळं ताट करून घेऊन जायचो हो पण आता सहसा इकडे कोणी नेत नाही फक्त नॉर्मली ते कानोले वगैरे करून घेत
हम् आमच्या गावामध्ये कसं नागोबाचं मंदिरच आहे ना त्यामुळे सगळे सहसा घेऊन जातात मग आम्ही मुली मुली कस आमच्या गावाच्या एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती बाळूमामाचं पण मंदिर आहे
हम्म हम्..
हम.. ही मुली मुली सगळ्या चालत जाऊन थ थोडा वेळ खेळायचं म्हणजे तिथं सगळं द्यायचं त्याच्यानंतर पाऊस पण भरपूर असते ना त्यावेेळेला
हो हो
हा मग भावाचा उपवास म्हणून धरायचा असतो त्या दिवशी आमच्या इकडे नागपंचमीला
हम्म हम्..
ह मग येऊन मग आप म्हणजे ज्यांचं लग्न झाले त्यांच्या घरी जाऊन म्हणजे त्यांच त्यांच भाऊ त्यांना बटर म्हणजे चहातनं खायचं असं वेगवेगळं कायतरी घेऊन द्यायचं त्यांना अ फराळाचं सगळं साहित्य वेगवेगळ्या प्रकार कारण त्यांना नेऊन द्यायचं म्हणजे बहिणीला आपल्या
हम्म हम् म्हणजे खूप काही नवीन नवीन गोष्टी नाही सारख्या तुमच्याकडच्या
हा..
ह म्हटलं खूप काही नवीन नवीन गोष्टी ऐकण्याकडच्या तिथ म्हणजे मी एवढ्या गोष्टी कधी ऐकलेल्या नव्हत्या
नाहीत काय?
नाही नाही
हा भरपूर छान असते.. आमच्या इकडे असं नागपंचमीला त्या दिवशी म दिवसभर उपवास करायचा परत संध्याकाळी घरी जाऊन मग म्हणजे चार चार म्हणजे धपाटे दही घरात जाऊन खायचं उपवासाला मग संध्याकाळी जेवण करायचं मग परत देवळामध्ये अस काहीतरी कार्यक्रम असला की तिकडे जायच कार्यक्रमाला ते मग ते आमच्या घरी पण मातीचे ना केलेले घरी आणायचे
हम्म हम्..
म्हणजे ते विक गावामध्ये येतात कुंभार घेऊन असं प्रत्येकाच्या नावाचे हा मग ते घरी घेऊन याय चे घरी घेऊन आल्यानंतर, त्याची पूजा करायची. त्यांना लाह्या चिकटवायच्या पूर्ण नागाला
त्यांना ते हेच आपल्या वा वातीचा पोत असते ते वातीचं पोत त्यांना घालायचं
हम हम..